हॅलो.
बोल ना.
रवींद्र आझादे.
बोल ना.
काय करत दा. काय करत आहात तुम्ही?
जॉब वर आहे.
अच्छा सुट्टी नाही आज. आज संडे ना.
नाही ना सुट्टी नसते. आम्हाला सोमवारी असतं.
हो का? आम्हाला जरा सुट्टी असते. काय नाही. हा. काय? जॉब करताय तुम्ही.
रिटेल ला आहे.
काय? असतं ते.
शॉप्स असतं ना शॉप मध्ये आम्हाला करावं लागतं जॉब.
मग याने तुमच्या बी बी ए मध्ये काय बेनिफिट्स आहेत. काही नाही.
बेनिफिट्स काय नाही म्हणजे. आम्हाला एक्सपिरयन्स भेटत ना फ्युचर साठी.
बिझनेस साठी का?
हा जेवढे छोटे बिझनेस करणार म्हणजे. तेवढंच फ्युचर साठी बेस्ट आहे ना.
ह हा. कधी कंप्लीट होणार.
काय?
बी बी ए.
लास्ट इयर आहे ना.
मग तुम्ही तिकडेच राहणार की सोडणार ते. माझा प्लॅन चालू आहे. पुण्याला शि नाही सिटी.
कधी होणार आहे मग.
माझा प्लॅन चालला आहे नेक्स्ट इयर पासून. तिकडे काही तरी जॉब वगैरे बघायचा.
हा.
म्हणजे मी बघणार आहे गव्हर्मेंटच पण. हा पण. तिकडे पण कामच असतात ना माझ्याकडून नाही. हो मला तर वाटतंय की मी रेगुलर नाही करू शकणार एक तर खूप लांब असते.
पतकड . तसं पण तुझं. बट असं ज रेग्युलर नाही ना कॉलेज. .
आहे बट मी नाही करत करते मी पण. हा हा.
पुण्यात हो इकडे तुला कामासाठी ऑप्शन्स आहेत ऑप्शन.
आहेत पेमेंट पण आहे पण तिथे खर्च पण तेवढाच आहे ना.
पगार जास्त असल्यावर खर्च काय बघायचं.
रूम रेंट, मेस कुठं पुरतं आहे एवढं. म्हणून मला येऊन नाही वाटत फक्त बाकी तर काय इश्यू नाहीये.
हा बरोबर.
हम्म तुम्ही काय जे प्रॉब्ले तुम्हाला काय? . काय वाटत नाही जात ना .
हो. तस काही नसत ना पहिले स सगळे नवीनच असत ना.
हा बट माझ इकडे पण तसच आहे ना हॉस्टेललाच राहते मी. तिकडे पण मला हॉस्टेललाच राहाव लाग बघते माझी मम्मी पण- येईल जर मी आले तर.
इकडे रूम्स वगैरेचा ऑप्शन आहे तुम्हाला इकडे पेजीस पण आहे.
तुम्हाला थोडी ताकद दाखववा लागेल.
का राहणार मी का म मी माझ्या फॅमिली सोबत राहणार य. हा तेच चालूयं माझं तर प्लॅन. अ.
तुमची परिस्थिती पण चेंज आहे जशी आता तिकडे आहे तशी नाही राहणार.
हं. सवय होऊन जाईल तसं हळूहळू मला.
मला तर सुट्टी असते उद्या. उद्या आमचा प्लॅन चालू आहे बाहेर जायचा. स्पेसिफिक जाग्यावर जायला तुमला ट्रॅव्हल कराव लागत. असं तर तथो चालत जाव लागता किंवा गाडी तर सगळ्यांकडे असते.
जिथे चांगले जॉब्स आहेत. तिथे रूम पण भेटायला पाहिजे ना मग आपल्याला.
भेटते की. शक्यतो ट्राय करायचं आउटसाइडलाच घ्यायचं कारण तुम्ही सर- प्रॉपर सिटी मध्ये घेतलं ना. तिथे ट्रॅफिक लागणारच ना. थोड्या साईड ला घेतलं तर तुम्हाला एक पीसफुल राहता पण येतं थोड ट्रॅफिकच्या साईड ला.
अच्छा आणि तिकडून जॉब्स जवळ असतात का मग.
हा. आता तुम्ही आता एम आयडीसी एरिया मध्ये तर जॉब नाही तुमचं चांगलं शिक्षण- शिक्षण वगैरे झालय ना तुम्ही सिटी मध्येच करणार ना.
हम्म.
आता सिटीच्या जवळपास भरपूर ऑप्शन आहेत.
तेच तर मी म्हणते ना मग सिटीमध्ये राहिलं तर रेंट जास्त येतं ना.
एवढं थोडी येतं साधारण जेवढं थ तिकडे आहे तेवढंच येत.
आणि माझ्या मम्मीला राहाय आणि माझ्या पप्पाला लागेल का.
हा लागेल. ते अगोदर बघून गेलेत वाटतं ना.
नाय.
ते आवाज खूप येतोय मग ते बंद कर.
बघितलं होता त्यांनी.
कधी.
फक्त आले नाही ते स्वारगेटला बघितलं होत त्यांनी.
बाकी जेवण झालं?
जेवण झालं आज थोडा उशीर झाला जेवायला.
का.?
कशासाठी.? त्यांना दया.
काय नाही खूप बिझी स्केड्युल आहे आजकाल आमच्या इकडे काम वगैरे संडेला जास्त असतं ना. प्रेशर असतो तेवढा.
तसं मंथ एंड चालू आहे ना.
हम्म.
तुमचं स चांगलं आहे यार जॉब वगैरे नाय म्हटलं तुम्हाला स्ट्रेस नसेल.
पण आम्हाला कॉलेजचं, एक्झामचं, अटेंडन्सचं स्ट्रेस असतो ना.
तिथे जाऊन तेवढे तुम्हाला प्रेशर आहेस तुम्हाला प्रेशर एकच जागी
आणि हे आम्हाला कॉलेजच पॉलिटिक्स तर एवढं घाण अस तय की सर्वात जास्त स्ट्रेस त्या पॉलिटिक्सचाच असतो.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
तुम्ही तरी जॉब वरून घरी गेल्यावर खुश होता आम्ही तर कॉलेज वरून रूमवर आल्यावर तरी पण खुश नाही राहत.
तुम्हाला तिथे राइट्स आहेत ना बोलायचे आम्हाला थोडी राइट्स आहेत आम्हाला पेमेंट प्रोवाइड होतात आम्हाला गप्प राहावं लाग तं ना आम्ही काही बोलू पण शक पण ते तुमचं टेम्पररी आहे ना आमचं थोडी ते
हे जर प्रॉपर आम्ही इच्छा असतो म्हणजे अ कॉलेज जर आहे जिथे मी राहते. वाशिमला
हा हा.
तिथेच जर माझा कॉलेज अस तर मग मला एवढा प्रॉब्लेम गेला नसता अटेंडन्सचा, ट्रॅव्हलिंगचा कशाचच नाही इथे होतं थोडा प्रॉब्लेम.
तिथे तुला चांगलं आहे ना एक रूम आहे कॉलेज जवळ. असं पण नाही ना कि तुला खूप त्रास काय काय लोकांना तेवढं नसतं ना रूम वगैरे तिथे म त्रास होतोय . तू अभ्यासात पण आहेस ना हुशार. . .
हा आहे ठीक आहे जास्त डम पण नाय.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
मेडिकल मध्ये नसतं जास्त पण डम.
पण नसत्यात पण मला माहिती मेडिकल फिल्ड मधल्या .
जाऊ दे दोन वर्ष काढायची आहेत अजून. एक तर रेग्युलर करेल ना तर रेग्युलर करे. एक्सटर्नल कॉलेजमध्ये नाय बघ री माझा प्लॅन आहे कॉलेज एक्सटर्नल करायच आणि हॉस्पिटल जॉईन करायचं.
तसच करायचं ना आता एवढं पाच वर्ष
कारण की आमचं कॉलेज नाहीये चांगलं आणि तिथे हे नाहीये फॅसिलिटीज नाहीये.
कॉलेज काय कृष्णा घर कॉलेज स्विच करनार ना
नाय ना पॉसिबल आता काल तर एक.. नवीनच रूल झालाय. ते लास्ट टाइम दोन हजार पंचवीस मध्ये कसं झालं. एक वेळा दिल्ली तर ते ऍडमिशन घ्यावंच लागेल असं होतं. सिलेक्शन झालं तर आणि आता जर असं झालं जर.. आपण ते ते नाही घेतलं सिलेक्शन झालेलं कॉलेज जर.. नाही घेलं तर दोन वर्ष एक्झाम पण नाही देऊ शकणार कारण दोन वर्ष ऍडमिशन पण नाही करू शकणार
हॅलो!.. दोन वर्षाच वेटिंग पिरियड दिलंय का? हा ते मिनिस्टर रिझाईन केले म्हणून
काल झालंय तसं? मला नाही बघ
ह
मला असंच वाटलं ना काल ते बघून की बरं झालं माझं आधीच झालंय.
अरे.. पण तूट
कॉलेज तर स्विच करू शकते ना ऑलरेडी तू फर्स्ट इयर, सेकंड इयर केलंय.
नाही स्विच करू शकत इकडची फीस भराव लागते जर मला कॉलेज स्विच कराव लागल. आणखीन मेनची गव्हर्मेंट सीट घेतली ना मी जर गेली तर मग ती सीट.. हे होईल ना मग त्यांना त्याचे चार्जेस पे करावे लागतात. ठीक आहे, बाय.. बाय..
कुठे झालं
मी करते नंतर कॉल